हॅलो हा बोल के
आवाज येतोय काय?
अडकळतंय
आता येतोय का?
हा आतऐके
काय करालीस
का नाही बसलोय.
मी पण बसलोय. बसलोय
चहा पाण झालं
नाहीज तुझ
नायच
अ जेवलस का
हो जालेक तू
जेऊलो
हो हो आहे की तुमच्याडे
आमच्या इकडं भरपूर पाऊस
हा हो अ काम येट चाले आहे की किती हा हम् श
काय नाही चॉकलेट आणल्या तूय
हम्म हम्म
हम्म
तुम्हाला कोण बोलल
म्मी
हा हा
किती ज आणली ती
जात नसेल जर असशी येत नसतील
कध
घराश असतल ग
म्हणजे घरात द्यायला नाहीतोय
नाईित
ह
्रात कुठलं देतील
म्हणजे त्यांच्याच घरातत अजून
हो हो
हा हा
तुमचं बाळ काय कराल
झोपले
हम्म हम्म गावकर
झोपलाय लवकर
हम हम काय माणचाल
काय नाही निवत
हा हा
पावभाजीची रेसिपी सांग की बघूया
काय
पावभाजीची रेसिपी सांगतेे
रेसिपी सांगू
हम्म
काय ब हम् अज कथम
हम्
हेम बटताच हेचा हॅलो
आधी तोंडातलं खा आणि व्यवस्थित तीच सांग
अ ह चालेल हॅलो
कं
दे द कि रे आणि पावभाजीसाठी बटाटे बारीक बारीक खोका करायच्या हम्म आपली ढाबू मिरची घ्यायची आणि आलं आलं लसून घ्यायचं हॅलो
आलं लसूण कशासाठी
त्याच्यात जरास टाकायचं आणि ते हे करायचं हा फ्लावर घ्यायच हो फ्लावर घ्यायचा की
ट्यामॅटो
ट्यामॅटो त्याचा एक जीव करायचा. मिक्सर ला लावायचं ते
मिक्सरला लावायचं का उकडून घ्यायचं
उकडून घेतलं तर चालतय
हा
वरणं कोतींबीर टाकायची. तेल टाकायचा जिरं मोहरी टाकायची.
हम्म
आपला मसाला टाकायचा सगळं गरम मसाला, लाल तिखट टाकायच
हम्म
वरण कोथिम्बिरी सकाळजनी स्वादिष्ट घ्यायचं आपण खायच.
आणि पावाला म्हणजे पाव फ्राय करायच नाही तूप वगैरे काय लावून
आम्ही कधी करत नाही तुम्ही करता सा का
तसा आम्ही पावभाजी करत नाही काय करायचं बट बटाटू बटाटू टॅमॅटो टाक परत शिमला मिरची, फ्लावर हे बारीक बारीक फोकी करून कुकर ला लावून घ्यायचं ते कुकर ला शिजवून घ्यायचं शिजलं की ते मॅश करायचं.
हम्म
कढईमध्ये तेल घालायचं
हम्म
तेल म तेल घातलं की त्यात जिरं म्हवरी परत ते शेज म्हणजे जिरा मोहरी टाकायची आलं लसूण पेस्टची टाकायची. टोमॅटोने कांदा बारीक करून मिक्सर ला लावून घ्यायचा ती पेस्ट ओतायची ते थोडं तेल सुटेपर्यंत भाजायचं थोडा वेळ मग त्यात ते मॅश केलेल्या सर्व भाज्या येता काणे
हम्म
त्या ह्याच्यात ओतायच मिश्रणात
हम्म
नं टाकायच आणि थोडा वेळ वाफेवर शिधू द्यायचं मग थोडं लाल तिकट, मीठ, पावभाजी मसाला अस टाकायच. आणि ते थोडा वेळ फ्राय करून झालं की मग त्यात अं म्हणजे ते आणि जरा असं पाणी होतून थोडा वेळ शिजवून घ्यायचं मग तोपर्यंत तर ते वाफेवर शिकते तोपर्यंत एका ह्याला पावाला अच् तूप किंवा लोणी लावून ते पाव फ्राय करून घ्यायचं आणि ते मग पावभाजी केलेली एप प्लेट मध्ये काढून त्याच्यावर तूप घालायचं अ ते मग खऊन घ्यायचं
हो का
हो
मग बाळ कस आहे तुमचा
मस्त झोपला आहे
हम्म हम्म काय मामने
काय नाही देऊ आता
हम हा
पाऊस लागले का का नाही बसल पाऊस लागला का आता
पाऊस भरपूर दोन वाजल्यापासून पाऊस आहे
हा हा
तिकडे
म आणि काय विशेष
काय नाही रेन्यू माांगता आहेघ
हम्म हम् बोलतील
काय माने काय मानणे म्ह
आता ज पाऊस लागलाय आता चवी चवीच खावस वाटतय तु आंबोळी कराय घातले
हा आंबोळीमध्येध्ये काय काय करलतेस
काय नाही आपण प ना ते हे करायचं तरत खरडा आणि चटणीी हे मीठ टाकायचं चटणी नाही मीठ आणि खरड हॅलो आणि आपण बिडाचा तळा करायचो
हा हा
समज
समजला
हम्म हम्म तुम्ही कस करता
कती
तुम्ही कसा करता असं
मी कधी आोळे करत नाही
का बाळााला घाला ना करून
बाळ आमच खात नाही
होय का म काय बाळाला चॉकलेट देतात का तुमच्या
हम् चॉकलेट खातोय तिला आवडते चॉकलेट म्हणून तर त्या काकांना आणायला सांगितले
म त्याला आंबोली आवडतीची कराव ती मावशी करून देत की आली की
चालतंय की
हम्म हम्म
कव्हा कधी ऍडमिशन करणार आहे सायन्सच
उद्या
सायन्सला येणार आहेस
होय बदलून देत नाही विचारलं
सायन्सच करणार आहेस होय
बदलून द्या म्हणत होतो आ बदलून द्या म्हणत होतो नाय बोलतेत ती तसं नाय म्हणायलेत आता नियम बंद केलेत त्यांनी
हा हा
हम्म
अकरावीचा रिझल्ट लागलाय की त्या आरती आरतीचाच स्टेटस लावलाय की
चिडी फार्मसीला आहे
तुझं काय झालं फार्मसीला आहे
अळगे दीप फार्मसीच्या तसले रिझल्ट असतात आमच रिझल्ट तर नसत्या
हम्म हम् पास तरी झाला ना
मग उशिरा आहे का पास झालं की
ह
झालंत की
हा. हा हा
नापास होते बाय पण
हम्म
हमं हॅलो काय झालं